हॅलो.
हा, बोला की. हा, आले.
मग? ह तेच की मग, त्यांची सजावट करून त्यांची अशी मिरवणूक मोठी काढायची.
हा हा.
मोठी मिरवणूक असत्या. मग सगळी गावातली सगळी माणसं, त्यांना बघायसाठी सजवलेले असतेत गं छान छान बैलं.
होय, छान वाटते. त्यानी पांढरे म्हणजे पांढरे बैल, बैल पांढरे अस त्यात आपत्यातस
सजवल्यावर छान दिसत्याते, ग आंघोळ घालून त्यांना स साबण विबण लावून आंघोळ घालून, एकदम छान सजवून शिंगं रंगवून, हार घालून रेबण्या बांधून, पायात चाळ बांधून मग त्यांची चार वाजल्यापासून भरपूर बैलं, सगळ्या रस्त्यानं बैलंच दिसत्यात.
होय ना.
होय. आ एवढी त्यांची म्हणजे चांगली सजावट करून, त्यांची मिरवणूक जोरात असत्या. वाजवत असत्याते. असं वाजंत्री असतेती का नाही, तसली वाजवायला आण ते आमच्या इथं पण आणि ते त्यांची वाजवून मिरवणूक असं काढतेत.
होय.
असं मोठी करतेत त्यांचीपण.
ह आमच्या इथं पण असंच असते, आमच्या आता आमच्या इथं घराच्या समोरच एक शेत घरी काय बिल्ले हाय?
हा.
त्यांच्यात अशी चांगले मोठी मोठी अशी दोन बैलं आहेत, मोठ्ठी एकदम धिप्पाड अशी आणि जरा असे बघितलं की, त्यांना असं हेच व्हायला पाहिजे.
मुट ठ्ठे असतील बैलं.
हा. आणि ते त्यांना त्यांनी छानच आणि ते जत कसं आहे म्हणजे तरुण असं कोण नाहीये ते आजोबा म्हणजे आजोबा एक पा साठ वयाची बर वयाचे वगैरे असतील. मग ते शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणजे काम वगैरे ते बैलगाडी वगैरे घेऊन जात ते काय काय वैरण वगैरे आणायला. हा. मग गल्लीत छोटी छोटी पोरं खूप आहेत आमच्या इथ गल्लीत. मग त्यांना ते नवल वाटेल त्यांच्या घरी पण कोणी नसल्यामुळे हे पोरांनी ण जातात तिथ त्यांना मदत करायला. मग ते त्यांना पण हौस वाटते त्यामध्ये. इच्छा पूर्ण मला वाटते पूर्ण दिवस ती गल्लीतली सगळी पोर त्या बैलां जवळच हो त्यांना ते आवरून शे हा ते हाताचे शिक्के वगैरे पण होतात ना
होय बैलांना‌. बैलांची पण सजावट लई छान करत्यात इकड आमच्याकडे इकडं पण चांगलं करतेय अगं.
अ ते झालर पण टाकतात अंगावरती असं शॉल सारखं असत
असत हा तेच की जरीच ती शाल असते मोठ्ठी.
हा ते पण टाकतात.
हो‌. हिथ पण ल‌ई छान करते ते आमच्या इथ आम असं रोड टच घर हाय नाही त्यामुळे आम्ही असा वाजत चाललंय की आम्ही जातोय बघायला रोडवर.
आमच्या तर काय असं नेतात सगळेजण पण ह्याच मेन करीचा मो हा कार्यक्रम असतो तो पूर्ण गाव सगळं जाते तिथं एकाच बैलाला मान मिळते ना कुठल्या
हा इथं नाही इथं सगळ्यांना‌ सगळ्यांना इथं असते आमच्या इथं‌
नाही हे कसं खेडेगाव असल्यामुळं जरा सगळे मिळून एकत्र येता
येतात हा होच की इथं सगळ्यांची बैलं काय भरपूर पोर आमच्या गावात तुला सांगू का? भरपूर भरपूर कास्टवाले लोक आहेतथे भरपूर आ ट्रा कास्ट आहे ती आमच्या गावात.
होय.
हो. अठरा कास्ट आहे ते प्रत्येक कास्टची लोक राहत्यात हिथं.
हो तेच ते मी कवठे एकंद म्हटल्यानंतर ऐकल्यासारखं वाटलेलं मला. ते नंतर मग समजले की त दसरा. पण अस फेमस आहे म्हणजे दसऱ्याच खूप तिथल्या हे आहे.
होय. लय महत्त्व आहे दसऱ्या भरपूर गावातली लोक असं म्हणजे तिकड अमेरिकेला वगैरे आहेत नाही भरपू भरपूर लांब आहेती. म्हणजे आता जेनी शिक्षण घेऊन पुढे गे परदेशात शिक्षण घेऊन आहेत तच गेलेले लोक आहेत ना.
हा.
सगळी इथं म्हणजे दसऱ्याला कधी येत नाही ती पण ती दसऱ्याला आवर्जून येत्या ती.
होय ना.
हो कुठल्या सणाला येत नाही त्यांनी दिवाळी गणपती कुठ कुठल्याही सणाला त्यांनी येत नाहीत. पण दसऱ्याला एवढ्या लांबून लोक येत्या ती. चांगली वीस वस दहा दहा दहा दहा हजार वीस वीस हजार माणूस ते रात्री पासून पहाटेपर्यंत. होय. लय मोठा असा दसरा असतोय अगं.
बघायला यायला पाहिजे कधी
एक हेखतरा सांगितलंय की मी बरोबा ये म्हणून छान असतेय बघ बघायला तर लई छान असतता रात्रीच्या फटा रात्रभर फटाकड्या उडतय त्या देवाची पालखी आली नाही देवाची पालकी कि त्या न फटाक्यांच्या उजेडातच त्या मंदिरापर्यंत पोचली पोचत्या
होय ते काहीतरी कथा अस आहे म्हण ते ऋषी असतात ते त्यांच्या बहिणीकडे जात असतात,
हा ऋषा देवात हायेत नाही दोन बिडोबा आणि बिडोबा ते दोघे भाव भाव आहेत
हं हं हं
मग हे दोघे भाव आहेत ना ते रात त्यांची बहीण आलेली असते ना इकड माहेरी
होय!
मग त्या बहिणीला त्यांनी सोडायसाठी ती बहीण जात नसत्या मी जात नाही म्हणतस त्या सासरला मग ते ब्राह्मण गलीला तिच सासर आहे.
हा हा हा
मग हे दोघं भावभाव आहेतच ना तिला सोडायसाठी हे दोघ भाऊ भाऊ तिला सोडायच साठी तीककणे, ती रात्रीच तिला सोडायला घेऊन जात असते.
हा हा
चल म्हणून तिकड सोडून येतो म्हणून ते बहिणीला घेऊन गेलेले असतेत मग ती बहिणीला सोडाय जाताना हा एवढा मोठा सोहळा झालाय. हा मग ति तिला घेऊन सोडायला जात असते ती आणि कसं जायच ता अंधारात असतोय
होय!
मग उजेड पाहिजेलाय म्हणून काय झालेलंय, आता उजेड कसा करायचा? तर हात देवाला ह्या नैवेद्यय
हा हा हा हा....
औषध उडतें हा देवासाठी त्या नैवेद्य मानला जातोय!
होय!
हा मग ते देवाला नैवेद्य म्हणजे ह्या रस्ता इकडे रोड आप आमच्या इकड सांगली म सांगली तासगाव रोड आहे मोठा मध्ये
हा हा हा
मग त्या रोड आहेत मग ते रोडच्या पलीकड बिरोोबाचं मंदिर आहे बिरो बिरोबाचं
हा हा हा
पण रोडच्या अलीकड आहे ते बिरुबाच आहे
हां
मग ते भाऊ त्या भावाकडे येतो पहिला भाव तो नागावातून
हा हा
कवटेकच्या पुढं नागाव म्हणून एक गाव आहे छोटसं
पालखी वगैरे घेऊन येतात का मग ते
हा तिकडून नागावातून पालखी वगैरे घेऊन येत्यात.
हा हा
मग इकडे घेऊन येतात कवटेकन मध्ये बिरोबाकड बिरोोबा बिरोबाकडे येतोय
हा हा
आणि इथून बहिणीला घेऊ
हा.
बहीण ब्राह्मण गल्लीला आहे तिला घेऊन नंतर परत ते नागाव जाते सकाळी आठ नऊ वाजते.
होय ना.
हा आज रात्री आठ ला आवट उठलेत नाही.
हा.
आज रात्री आठ ला आऊट उडला तेव्हापासून चालू होते ते ते पूर्ण सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत म्हणजे रात्री इतकी गर्दी असते नाही एवढी दहा पंधरा वीस हजाराची लोकसंख्या इथ इेत्या. एवढी लोकसंख्या सगळ्यांच्या सगळे असं बिल्डिंग वर्ण वगैरे बघत ना.
हा.
खाली रस्त्यात जागाच नसतोय तर बघणार कशी त्यानी
हो आता म्हणजे तिथली लोकलची जी माणसं असतील त्यांना काय दरवर्षी बघ बघायला मिळते मग बाहेरून आलेल्यांना तेच की बाहेरच्या लोकांना मिळायला पाहिजे ना बघायला.
लोकांना तर बघाय भट पाहिजे आपण काही दरवर्ी बघतो नवीन माणसांना बघाय भेटलं पाजे की नाही.
हो हो.
मग ती लोक येऊन तुला सांगते. रात्री आठ पासून जी चालू असते एवढा दंग आणि एवढा औषध उडत असत.
हा.
त्याच्या उजवडातच त्या भावभ भावभावत नाही त्या पालखीतन जात असत तिथे. त्या फक्त त्या दारूच्या उजेडात.
होय आणि भरपूर होत असणार आहे. उजेड म म्हणजे मी व्हिडिओमध्येध्ये वगैरे बघित. लेलं ते खूप छान वाटलेलं हो.
आता ह्या वर्षी बघ तू य नाही आलीस तर मी तुला दसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉल करते.
हा हा ह चालेल.
मग बघतो आणि ती उजड अस. असला उजेड करतायेत तुला सांगतो एवढा उज अंधार असतोय. त्या अंधारात सगळ्या लायटीचा त्या फटाकड्यांचा उजेड त्या फटाकड्याच्या उजेडात ना ती पालखी ब्राह्मण गल्लीला जात्या.
हा हा.
तिथं पोहोचाय चार वाजते पहटे.
हा हा.
म्हणजे एका मा एका घरात माणूस वीस वीस हजारची दारू तयार करतय.
होय की भरपूरच होत असणार आहे. एवढं नऊ दिवस, करायचं म्हणजे जास्त होत असेल.
होय मग वीस हजारची दार. विचार कर एका घरात एवढी मोठ मोठठीे शिंगट असते. ती लाकूड असते की नाही मोठ. ठ ते बुंदा असतोय बघ झाडाचा लिंबाच्या झाडाचा, तो बुंदा आणून त्याच्या आठ, नऊ दिवस तयार करायच्या अगोदर
हां हां.
पण मग एक महिना अगोदर ती, लाकडाचा बुंदा तयार कराग तिकडं टाकलेला असतो. सुतारांच्याकडं
होय ना,
हूं मग त्याला असं मोठ ठं मध्ये होल करायचं छानपैकी असं व्यवस्थित गुळगुळीत करायचं
हां-हां- हां.
नुसतं होल नुसतं पाडायच नाही, ते होल पण आतनं गुळगुळीत झालं पाहिजेलाय.
होय की.
हा मग आणि त्यात मग नऊ दिवस ते दारू कुचायची व्यवस्थित यंत्रणा करून,
हां
दारू कुचायचीन, ती दारू दसऱ्या दिवशी उडवायची व्यवस्थित उड, त्या कधी कधी फुटतयं पण,
होय ना.
अ म्हणजे व्यवस्थित जर आपण जर नाही नियोजन झालेलं असेल तर, ते मग ते झाडाचा बुंदा पण फुटणार की,
फुटलंय बघ
त्यात ताकदपण असत्या नाई तेवढी दारूत,
होय मग काय चांगलं ते माणसाला फोड, ते आणि ते तर काय जमीन उध्वस्त करतंय सगळं.
त्या मग असं करून तीर पहाटे-पहाटे तेनी जातात तिकडं ब्राह्मण गल्लीला चार वाजता ता पोहचत्यात तेनी.
होय.
बहिणीकडं बहिणीकड मग तिला घ्यायचं, होय लई छान असतंय ते. बघ तुला वेळ मिळाला दसऱ्याला तर ये, नाहीतर मी व्हिडिओ कॉल करून तुला दाखवते. मी जातोय दरवर्षी बघतोय मी,
होय तिथं तुमचं म्हणजे सणच आहे तो म्हणल्यानंतर लोकलवाल्या लोकलचा
होय भारी असतंय देवाचं या. आणि असं क कथा पण मोठ्ठी आहे त्या मंदिरात का नाही सिद्धराजाच्या, त्या मंदिरात असं संस्कृतमध्ये खताच्यां असं लिहि लिहिलेलं आहे कधी, ऐकलं तर आ मंदिरात जर कधी गेलं,
हां.
तर तितं निवांत बसून ती कथा तरी संस्कृत मधली वाचायची,
होय ना,
म्हणजे तेवढाच आपला आशीर्वाद तर तेवढा आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचणं तर महत्त्वाचं,
होय की बरोबर आहे की,
ती मंदिरात जायचं तिथं भरपूर येत्याती दर सोमवारी तुला सांगती तासगावची ही आजूबाजूची खेडी लोकं आहेत, खेडेगावातले माणसं आहेत का नाही
हां
ती सगळी येत्यात हिथं.
हां.. हां
सोमवारचं आणि जर सोमवारला लई महत्व आहे.
हां हां
हां हां ठेऊ का?